हॅलो हा बोला.
हा झालेय का म्हणलं काम चहा वगैरे.
हो हो झालं झालं हा तुमच.
हो आत्ताच झालं. मिेळतला.
बर बर.
काय करताय बसली का.
सध्या हो स्वयंपाकाचीच तयारी करायची. तुम्हाला. काय करायचंय तेच विचार. करती तुम्ही हो ना तुम्ही.
ह चालू आहे आपलं कपडे. ठेवनं माझं काम मी ब्लाऊज. शिवते ना. लाउच काम चालू आहेईल हम्म ते नवीन नवीन क्लासेस पण येत ना.
हा हा हा हा
ते बघा फ्री मध्ये गव्हर्मेंटचे
अच्छा हा हा
आता आलेलं होत आता नगरपली तिच मग त्याच्यात पण दिला फॉर्म भरून
हा चांगलं हम्म म काय काय शिक शलाता क्लासेस मधून
ह त्याच्यातून आपल्याला बरंच काही भेटत शिकायला बरं कारण की अ ब्लाउज कटिंगचं वगैरे सगळं सांगतात ते आणि मेन म्हणजे त्यांची फीस नसती ना फ्री म असत ते त्यामुळे- आपल्याला त्रास म्हणजे टेन्शन नाही ज फक्त आपल्या जाणं यायचं तेवढं राहतं.
तेवढंच हा बरोबर हा ब्लाउजचे किती फी घता शिलाई-
अम शिलाई सा र साधं असेल आणि अस्तरच असेल तर अडीचशे रुपये. कटोरी असेल तर मग- तीनशे रुपये. अस हम्म चांगलंय पण मग काही काही नवीन- पण शिकायला भेटत ना ते बघा- आता नवीनच एक निघाले समया वगैरे ठेवण्यासाठी पण - साईड न लेस लावता मध्ये भाग ते हम्म- पडास-
मी ते पाहिलं ते ना समईसेठ- छान बनवलेलंय एका आजजींनी बरं का. त्यांचं नाव नाही मला आता आठवत. खाली म्हणजे असं फुलासारखं कमळासारखं-
हो हो हो हो तस पण येत आणि ते पायपूस- ण्याच पण तस करतात वे कपड्याची वेणी घालायचं आणि त्याला शिवून घ्यायचं. आणि ते पण आपण हो हो ते पण शिकवता ज्या बायका- तर. त्याना- ते ते पण शिकवतात ते-
अरे वा ते छान वाटत ते म्हणजे बेस्ट- फॅब्रिक कपड्याचच असतं ना ते- वेणी घालून पायपुसणी वगैरे बनवतात बघा ते मला पण शिकाय- कधी तुम्हाला वेळ असेल त्या व्हिडिओ कॉल करून मी बघेल.
चाललेल ना चाललेल. ते पण म्हणजे चा- म्हणजे आपण बाहेरून जे विकत आणतो ना- त्यापेक्षा त्या खूप चांगल्यात. माझ्याकड त्या म्हणजे घरी बनवलेलेचे पण मी त्या ह्याच्यावरच्या सुई असतात ना विनाय- मग तेच- वर बनवलेलेत का त्याला वेळ लाग- विणायला पण मग ते म्हणजे टिकता पण तेवढं जेवढं विनायला कष्ट लागतात ना तेवढ ते तेवढे दिवस टी कता पण ते. आता मी काहीतरी दहा अकरा वर्ष झालं बनवून. तरी अजून म्हणजे स्वच्छ धुलं ना त्याला गरम पाण्यात वगरे टाकून तर जशाच तशा म्हणजे एक दम स्वच्छ दिसत त्या.
हा थंडीत आणि ते ह्याच्यापासन तस हे पण बनेल ना मग. सेम आपल खाली आली
आसन हो आता ह तसच बनवतय ना बरेच जण आता चौकोनी ते आसन विकत आणण्यापेक्षा म्हणून मग ते घरी पण तश बनवून घेता कोणी गोल बनवून घेत कोणी चौकोनी हो असं पण बनवून घेता आता सध्या मग त्याच्यामुळे पण ते
ह खाली गालीच्या वगैरे पण असतो ना मग ते छान वाटते तस पण.
हो ते पण छान वाटत बनवलेल हो आणि गार पण लागत नाही ना. फरशीवर.
बरोबर तुम्हाला वेळ असेल तेव्हाच एक खाद्या दिवशी आपण हे जरा थोडस सांगा मला गायडन्स द्या.
हो हो दिल ना दिल कस बनवायचं फक्त त्याच्यासाठी काय करायचं एखादी साडी आहे ना आप ली अ साडी अ म्हणजे युज अँड थ्रो म्हण म्हणजे टाकून दिलेली असते आपली साडी तर मग ती साडी त छोटे छोटे असे लांब कट करायचे अ आणि ते एकत्र त्याचा असा गोल बन करायचा. म्हणजे मी एकत्र करायच तो कट अ आ तुकडे केले हो हो बंडल बनवायचा मग तो बंडल नन्यालमन सोपे जामल जात ते आणि गाठी मारायच्या लास्ट एंड होत ना आपलं जेव्हा तिथं गाठ मारायची छोटीशी पुन्हा त ब बंडल तयार करत रायचं. कंटिन्यू पुढ पूर्ण साडी झाल्यानंतर मग ते काय होतं अ आपण जेव्हा विनायला बसतो तुना
हा बरोबर म्हणजे ते धागा लगेच मध्ये राहत
कंटिन्यू मध्ये राहतो आणि आपल्याला त्या त्रास होणार नाही पटकन ते होऊन जात आपण एखादी साडी घेतली त्याच एकच काढतो आणि एकच करत बसतो तेव्हा ते वेळ लागतो.
बरोबर हा हा हा हा.
पण बाहेरून आणलं तर त्याच पण ते करू शकतो. आणि आता तर सध्या फरउलचं पण खूप छान हे शिकवता अ म्हणजे आपल्याला जर शिकायचं असेल फरउलांच्या रांगोळ्या वगैरे ताटाभोतीची रांगोळी म्हणा किंवा दारात टाकण्यासाठी.
हा. हॅलो. हॅलो. आवाज येत आहे हॅलो? हॅलो आवाज नाही येत मला. हॅलो आवाज येत का ताई हॅलो हॅलो